हॅलो! हॅलो! हॅलो!
हा त का.
हो आत्ता आला हम्म. बोला कुठल्या विषयावर बोलायचं.
तेच कंटिन्यू करू.
पाणी चाललं होतं ना आपलं.
हो हो. हम्म तुमच्याकडे मग हे नाही आहे नाही का बोर वगैरे नाही आहे.
एकच मिनिटात चालू राहू द्या कोणाच तरी कॉलाला कट करते तो
हम. झालं.
हा.. हॅलो हॅलो. हा.. बोला हा आमच्याकडे ना, पाण्यासाठी बोर नाहीये. चारदा आम्ही बोरिंग केलं पण, पाणीच लागलं नाही आमच्या इथं.
तेच्यामुळे फजिती होते. जर कॉर्पोरेशनचं पाणी कमी आलं, किंवा एखाद्या दिवशी ते आता उन्हाळ्यात. कसं, दर शनिवारी बंद. किंवा काही असं आलं की, मग आम्हाला खूप अडचण येते. मग टँकर वगैरे टाकावे लागतात, मग ते सगळंच तर हा.. तर ते सगळंच थोडंसं प्रॉब्लेमच होतो. पण ठीक आहे. आता आम्हाला सवय होऊन गेली, एवढे वर्ष झाले दुसरं काही ऑप्शन नयी असं, पण आता पाणी नसल्यामुळे मुलं म्हणतात. मम्मी चला आता इथून थोडंसं दुसरीकडे जाऊ म्हणे, पाण्याची खूपच नेहमी ची हे झाली म्हणे. आजकालच्या मुलांना, काय थोडंफार इकडे तिकडे हे करायला लावलं की, त्यांना ते चा आवडत नाही त्यांना. सगळं आरामात पाहिजे, असतं त्यांना.
हम्म बरोबर ये.
हां, अस हम्म.
लहानपणी तर मस्त आम्ही नदीवर अंघोळ करायला जायचो. हां. घराच्या जवळच होती म्हणजे, जास्त दूर नाही असं. चालतं गेलो की नदी होती, हम्म..
पोहणे वगैरे सगळं येतच असेल, चांगलं नयी. अच्छा बरं. पण शिकून घ्यायला पाहिजे. पाण्यात पोहता आलं ना. थोड तरी यायला पाहिजे, जास्त नाही तेच्यासाठी तर खूप प्रॅक्टिस करावी लागते. पण, शिकून घेतलं म्हणजे, मी सुद्धा लग्न झाल्यावरती एक महिन्याचा क्लास केलेला आहे. स्विमिंगचा अं.. तेच्यामुळे म्हणजे असं, थोडंफार स्विमिंग येत मला. हम्म.. असं तर मला म्हणजे आवड खूप आहे. हे सगळं करण्याची पण, वेळ वेळ काही मिळत नाही आता, एवढा कारण की माझा घरगुती बिझने सही असतो घरातून.
कशाचा?
माझं आहे ना नॅपकिन बुके, आणि रेडी स्नॅक्स. ताजे स्नॅक्स बनवून द्यायचे, त्याचा बिझनेस आहे.
हो का, आणि तुम्ही मराठी पण खूप छान बोलता. हिंदी सेंटर आहे ना.
अं काय म्हणता?
हि- हिंदी सेंटर आहे ना?
अ जैन आहे, आम्ही जैन मारवाडी.
अच्छा. हो ना, मग हिंदी आहे ना, तुमची भाषा.
अं.. नाही आमची मारवाडी भाषा आहे मारवाडी.
हो का, मराठी खूपच सफायदार बोलता म्हणजे, वाटतच नाही.
नाही म्हणजे अं... काय झालं आम्ही पहिले मध्य प्रदेशला राहायचो, आम्ही जेव्हा अगदी लहान होतो. पण नंतर महाराष्ट्र त बदली झाली ना तर आम्हाला ते मराठी कळायचंच नाही शाळेत गेलं तर. मग ते सगळे शिक्षक म्हणे तुम्ही घरी यांच्याशी मराठी बोला, म्हणजे यांना हळूहळू सवय होईल. मग तेंव्हापासून तर आम्ही मराठीतच बोलायचो पहिले घरी. मग मधून मधूनच आमची मारवाडी बोलायचो पण मग आता इकडे लग्न झाल्यावरती आल की मग ती परत मारवाडीच सुरू झाली त्याच्यामुळे मराठी चांगली येते अगदी असं.
हो ना.
हां.
म्हजे नाव बघितलं तर मला असं वाटलं की नाही तुम्ही हिंदीत बोलाल पण मग एकदम मराठी इतकी सुंदर आहे हम्म.
नाही नाही आपल्या तर भरपूर चुका होता आपल्याला काही एवढी सफाईदार येत पण नाही. असं हम्म अ पाण्यासाठी अ कोणाला असे पुरस्कार वगैरे मिळालेले किंवा काही असं तुमच्या वाचनात किंवा याच्यात आलेलं आहे.
अं हे आमिर खानचं पाणी फाउंडेशन माहितीय. आणि नानापाटे करचं, आणि ते मकरंदा अनासपुरे यांचं ते पण. तेच फक्त बस म्हणजे असं जवळून कोणाला नाही बघितलं.
अ बरोबर आहे बरोबर आहे हम्म. आता तर पाण्याचा नुस व्यापार झालेला आहे होते पाण्याच्या बाटल्यांचं तर काय विचारू नका. किती शुद्धय न किती काय ते त्यांनाच माहिती आणि आप आपणही नुसतं बाटली द्या, बाटली द्या, कुठेही गेलं कि ती पाण्याची बाटली माग
अं म नाही आम्ही तर मी तर कधीच नाही पीत पाणी ते. कधीच नाही पित. अह
हा नाहीच पाहायला पाहिजे. किती किती दिवसाचं साठवलेलं असत. गाळलेलं असत नसत काय माहिती. ते आणि त्याच्यात काहीतरी ते टाकतातच ना तेव्हा ते पाणी इतके दिवस असं चांगलं दिसतं ना आपल्याला, नाही तर आपण बघा आपल्या समजा बाथरूम मध्ये वगैरे आपण एखादा ड्रम भरून ठेवला. साठवून कि बाई पाणी येणार आणि साठवून ठेवुया तुम्ही पंधरा वीस दिवसांनी बघा त्याच्यात एक तर छोटे छोटे बारीक काहीतरी जीव तयार झालेले असतात. किंवा ते पाण्याच एक वेगळाच वास वगैरे यायला लागतो.
बरोबरय.
पण हे इकडे यांच्या पाण्यामध्ये बाटल्यांमध्ये काय टाकतात?
नाही आम्ही कधीच नाही पितते म्हणजे ते पिलं ना एक घोट जरी घे त्याच तर मला तर लगेच घस दुखतो माझ
हाव हा. नाही चांगलंय चांगलंय आम्ही पण आमच्या बाटल्यासोबतच ठेवतो.
हम्म
कुठेही गेलं कि आमची बाटली कधीतरी घे लागत अ पण जनरली सोबतच ठेवलेली अस आमची बाटली. आणि ते बाटल्यांमुळे प्रदूषण पण किती होतंय प्लास्टिकचं. आणि नाही आजकाल तर ते एक, नवीनच हे झालंय कोणाच्याही घरी गेल ना म्हणजे सुख दुःखाला जरी गेलो ना, लोक ग्लासमध्येध्ये पाणीच देत नाही डायरेक्ट बाटल्या. काय आणि लोकांना ते आता स्टँडर्ड वाटायला लागलंय आता लोकांना उलट असं झालंय जे ग्लासमध्ये पाणी देतील ना ते म्हणतील, बॅकवर्ड आहेत हा अदानी आहेत माहिती नाही अस होन गेलय ते त्याच्यामुळे माझी इतकी इच्छा आहे म्हणजे मी जिथे अशा ठिकाणी जाते ना की टलीस्ट तुम्ही द्या ना क्लास काय होतय तुमच्या घरी कर चाकर आहे घासून घे ठीक आहे ज्यांच्या घरी कोणी नाही करायला त्यांनी ठीके अशा काही ग गर्दी कुठल्या याच्यामध्ये बाटल्या दिल्याणे ज्यांच्या एवढे नोकर चाकर आहेत ते सुद्धा बाटल्या देतात
हम्म हम्म
कोण हा विचार करणारे आणि कधी करणारे काय माहिती की आपण किती नुकसान करत तो पर्यावरणाचा
हो ना
आणि मग आता ते नंतर संशोधनात असं निघतं ना की प्लास्टिकच्या बाटलीमध्ये पाणी पिलं तर ते बारीक बारीक प्लास्टिकचे क पोटात गेले आणि मग हा आजार होतोय तो आजार होत तो एक
आणि हे सगळं माहत असूनही ते कोणीच विचार कराव
हा नाही ते आजकाल काय झालंय सगळ्यांना फक्त आहे ना आत्ता पुुरतं आणि माझ्या पुुरतं बस एवढंच बघायचंय स्टँडर्ड असं नाही की लॉ म्हणजे अ पुढे आपल्याला काय आवश्यक लागेल आणि त्यानुसार कसं वागलं पाहिजे किंवा काय केलं पाहिजे किंवा दुसऱ्यांसाठी पण आपण काहीतरी केलं पाहिजे ही भावनाच चालली गेली सगळ्यांच्या हच्यातून
अगदी खरं आहे
ह
तर त्याच्यावर की आपण उपाय काहीच नाही करू शकत नाही
काहीच
म्हणजे त्या हे सगळं फक्त आपण बघू शकतो पण हतबल होऊन बघ बघावं लागत आहे
हो हो एकदमच
हम्म हम् आणि आता सगळंच अगदी कार पासून सगळंच प्लास्टिक मध्येच तयार होते
सगळं प्लास्टिक मध्ये येत आहे
रेडीमेड गरम मिळतात ना आजकाल कंटेनर कंटेनर हाऊस हम्म
नाही ह म्हणजे खूपच कोणीतरी काही असडलं ना पॅकिंगच की लगेच ती सुरुवात होते प्लास्टिकची आता बघा पहिले आपल्याला काही पण चिवडा किंवा काही पण असं आणायचो पणअ ते अस पिशवीमध्ये पॅक करून द्यायचे आ ते कंटेनर नगालयन डबे नहीका टारजपरडं मग आता काही झालं की लोक सगळं त्याच्यामध्येच देतात ते पण किती जमा होऊन जातात
हम्म आधी तर वर्तमानपत्राच्याच याच्यात राहायचं सगळं पैकी
हो हो काही पण आपण म्हणजे आपल्याला हा डाळी साळी किंवा खाऊ असलं तरी सगळं त्याच्यातून आणायचं
हा हम्म मग थोडे आले प पार्लेजी सारखे पॉकेट आले हम् आता तर काहीच मिळतच नाही म्हणजे कागद तर अजिबात बंदच आहे
बंद बंद
हम हम तरी कागद पिशव्या वगैरे, त्या साबुदाण्याच्या पिशव्या तिथे थोडसा पर्यावरणाचा विचार केला जातो.
हम्म, हम्, आपल्याला काय करता येईल? आप आपण काय करू शकतो याच्यासाठी, त्याच्यावर आता आपण थोडासा विचार केला पाहिजे.
हम्, काय करू शकतो?
अ तुम्हाला काही तुम्हाला काही नवीन संकल्पना, किंवा असं काही सुचतं का? किंवा, असं काही वाटतय की नाही बाबा, आपण हे सांगू सगळ्यांना. थोडस पटेल लोकं ऐकतील, किंवा असं काही केलं पाहिजे असं. काही,
त अभ्यास करावा लागेल थोडस, असं म्हणजे कधी त्या दृष्टीकोनातून करता येईल, आप त्याला काय असा विचार नाही केलाना, बघतो आपन फ क्त तर थोडा अभ्यास करावा लागेल,
बरोबर, तुम्हाला सामाजिक कार्याची आवड आहे का?
हो, आहे ना.
आहेना अ, म्हणजे, आमचं तर आहेच एक मंडळ आमचं, सोशल वर्कच, हा आता आम्ही वर्षातून आमचे चार किंवा असे, सहा, मोठेमोठे प्रोजेक्ट करतो त्याच्यातून.
हम्म,
म्हणजे, आता जून जुलैमध्ये आम्ही आश्रमशाळा किंवा, पाड्यांवरती जातो. तिकडे, वया पुस्तक स्कूल साठी मुलांना जे लागत ना, ते देतो.
हम्म,
मनंतर काही, जे परिवार गरीब असतात खूप, त्यांना कसली गरज असली, समजा किराणा लागतोय किंवा काही दुसरं लागतय, ते देत.
हम्म, मेडिसिन वगैरे देता येतात.
हा, नाहीतर कोणाचं एखाद्या मुलाच शिक्षणासाठी काही पैसे पाहिजे.
हम, कार्यप्रसंग असला तर तस, लग्न झालं, किंवा अस
हा, नाही लग्न झालेलंच वगैरे नाही, पणआपण असं शिक्षणासाठी वगैरे अशी जास्त, मदत ती करतो,
हम्म,
किंवा मुलं दत्तक घेतो, मग त्यांचं शिक्षणाची फी, पुस्तकं, वगैरे मग त्याचा खर्च आपण उचलतो,
अच्छा,
असं, असं आमचं चालू असतं. म्हणजे आम्ही वीस वर्षापासून मी, जोडली गेलेली आहे याच्यामध्ये.
हो, का
हो, हो आणि त्याच्या त्यामुळे म्हणजे बरच असं, आजूबाजूच आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे, आपल्याकडे किंवा आपल्या मुलांकडे किती आहे, तरी आपण रडत बसतो. आणि बाकीचे असं जेव्हा आपण जातोना तेव्हा आपल्याला कळतात. आरे मुलांकडे काही नाही, तरी किती आनंदी कारणकि त्याना ते बाहेर जग एवढं माहिती नाहीना, त्याच्यामुळे ते सुखी आहेत. नाही तर ते आपल्या मुलांना आपण बघा, किती दिलं तरी त्यांचे हट्ट कधी संपत नाही. आणि, सगळं आपण एवढा पैसा खर्च करतो, हा मुलांना समाधान नाही, समाधान नाही. त्याच, असं हम्,